अं हॅलो मॅम, मला तुमच्या सोबत प्रवास या विषयावर डिस्कशन करायच आहे. तुम्ही फ्री आहात?
हो
त्यात एक अ हा तर आपण म्हणतो की, प्रवास म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे प्रवास होय. पण अ प्रवासात केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग नसून त्यात ज्ञान, अनु भव, आनंद मिळवण्याचे एक साधन आहे असे मला वाटते. तसेच तसेच आप आपल्याला म्हणजे कोणीतरी म्हंटलेलच आहे, फिरावे जग पहावे. कारण प्रवास केल्यामुळे माणसात चे कारण प्रवास केल्यामुळे माणसाचे विचार विस्तृत होतात म्हणजे एक्सप्लेन होत, आपल्याला एक्सप्लेन माहिती वगैरे कळते आपल्याला इन्फॉर्मेशन आणि माणूस फिरल्यामुळे अधिक समजूतदार बनतो.
हो हो.
हा आणि जे ज्ञान आपल्याला पुस्तकातून म्हणजे पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही, असे म्हणतात की नॉलेज असावं माणसाला तर ते नॉलेज, हा तर ते नॉलेज आपल्याला पुस् तकातून न मिळता मंजे पुस्तकात हे मर्यादित स्वरूप पाची असते.
हो हो.
अल ज्ञान भाषा शैली कळायची असेल, आपल्याला बाहेर फिरावे लागते.
हो हो नक्कीच हा नक्कीच आपल्याला जर फिरायचं ह, हा बोला बोला बोला तुम्ही, हा नक्कीच त तुम्ही म्हणता तस, हा हा बोला. बोला.
त्याचं म्हणजे आपल्याला म मर्यादित ज्ञान न घेता, प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे ज्ञान अधिक प्रभावी असते असे मला वाटते, तुमचं काय मत आहे मॅम याव
हो हो आधी जे म्हजे आता सुद्धा असं म्हणतात की लोक जर अ हा जास्त फिरलेला, ह्याला जास्त अनुभव आहे असं लोक म्हणतात, बरोबरये ना? म त्या माणसाच्या माणसा दिस् नावरुन किंवा तो जास्त फिरला आहे, त्याला कसं म्हण तेज्या अ बोलण्यावरून, चालण्यावरून हे लोकं ठरवतात की बाबा हा माणूस कसा आहे, तसंच आज अलीकड आता असं झालेलं आहे की, लोक किती फिरले आहेत, अन्याला म्हजे आता म्हणतो की बाबा हा अ आहे, बारागावचं पाणी पिलेला आहे, जास्त फिरलेला आहे, याला जास्त पा अनुभव आहे, कसं बोलायचं ज्ञान आहे, लोक म असे म्हणतात. आणि जास्त करून त्याच ज्ञान हे त्याच्या फिरण्यावरून किंवा त्याच्या बोलण्यावरून समजल जातय, पण आता त्यो फिरला आहे म्हणलं, तर जास्त अनुभव आले.
हो बरोबर आहे. म्हणजे ट्रॅव्हल्स इम्पॉर्टंट आहे हा,
हा, ट्रॅव्हल्स इम्पॉर्टंट आहे. तळ, ही सगळ्या ह्या स्थळांना भेट देणं गरजेचं आहे. नुसता घरात राहून घरात राहुन जग समजत नाही. जर आपण फिरलो तर आपल्याला जगाची माहिती मिळते आणि जास्त करून आपुण अशा, ठिकाणी गेलं पाहिजे कि, तिथे आपल्याला अनुभव पण येत अनुभव येईल. आणि तिथला परिसराचा आपल्याला वातावरणाचा आनंद घेत ताई इल.
हो, थोडक्यात आपण म्हणजे असं म्हटलेले. आहे की, प्रवासाला अनुभवाचे विद्यापीठ असेही म्हणतात. म्हणजे जसे विद्यापीठ थोडीफार माहिती आपल्याला कळते. थोडीफार म्हणजे, पुस्तकापेक्षा जास्त माहिती देखील आपल्याला प्रवासामुळे कळते. प्रवासाचे अनेक प्रकार देखील असू शक त्यात, काही लोक धार्मिक साठी जातात देवाधर्मासाठी. ते मंदिर असू शकत, मस्जिद असू शकते, चर्च किंवा इतर पवित्र स्थळ म्हणजे पवित्र स्थळांना भेटी देतात.
हो हो हो अनेक लोक हा, अनेक लोक हा म्हणजे आनंदच साजरा करण्यासाठी किंवा वर्षातून एकदा लोक पर्यटनासाठी जातात. आणि आपला जो काही ठक हो आहे. जो काही आपल्याला तान आला, तान वर्षभरात जो काय, आपला थकवा तन तनाव येतो, तो सगळा एका ठिकाणी जाऊन, असा शांत मनमोकळेपणाने सगळा घालवण्यासाठी पर्यटन स्थळ लोक एन्जॉय करत असतात. आणि तिथला आनंद घेत असतात तिथल्या बोटिंग तिथल्या रायडिंग सगळं तिथलं तिथल जे काही स्पेशालिटी आहे. ते सगळं ते तिथे जाऊन त्या गोष्टींचा लोक आनंद घेत अस जास्तीत जास्त करुन कोकण काश कन्याकुमारी इथ, इथ लोक जातात तिथल अ तिथल परिसर कसा आहे तो बघतात. थंड हवेच ठिकाण, या ठिकाणी सुद्धा जातात. लोक आणि तिथल्या परिसराचा अनुभव घेतात मजा घेतात. तात एन्जॉय करतात.
हा काही लोक पर्यटनासाठी म्हणजे, डोंगरा डोंगरवर ते समुद्रकिनारे जंगल, जंगल हे म्हणजे फिरण्यासाठी अतिशय, छान. उत्कृष्ट मन फ्रेश करणार अस म्हणजे स्ळे आहेत ऐतिहासिक देखील आहेत आणि परदेशात देखील प्रवास करू शक म्हणजे, काही लोकांना परदेश देखील फिरण्याची इच्छा असते. त्यासाठी देखील ते प्रवास करतात, आणि काही लोक असे देखील असतात. कि त्यांना, भारत सोडून म्हणजे ईत इतर देशात देखील शिक्षण देखील पाहिजे असतयं किंवा नोकरीसाठी देखी - - कि ते प्रवास करू शकतात हा.
हा अनेक असे अनेक हा अनेक लोक अशी आहेत की जी फक्त - - एकटे फिरतात. एकती पूर्ण जग हा पूर्ण जगाचा आनंद घेत हेच ठिकाण झालं कि दुसऱ्या ठिकाणी जातात दुसर झा तिसर्या ठिकाण जातात असे पूर्ण करून म्हणजे अ पूर्ण जग ते फिरत असतात व तिथल्या अ तिथल्या पर्यटकचा त्यानी अ आनंद घेत असतात आणि आपले आयुष्य व्यवस् मस्तपणे जगत असतात.
होय. तेथील डोंगर, नद्या - - समुद्र, जंगल, थंड हवा यामुळे त्यांच मन प्रसन्न होत. तर तर काही लोक म्हणजे अस ठर कि त्यांच - - काहीतरी ध्येय असत म्हणजे आपण हे बनायच हे बनायच त्याच प्रमाणे एखाद्या व्य - - तिच ध्येय अस सुद्धा असू शकते की फक्त ट्रॅव्हल्स.
ट्रॅवल हा फक्त ट्रॅकिंग करायचं हा फक्त फिरत - -
फिरणे जगातील सर्व काही माहिती एकत्रित करून ज्ञान साचून त्यावर अभ्यास करणे त्यावर काहीतरी शोध लावणे असे दे - - काहीजरी असू शकत.
त्यामुळे माणूस बुद्धिमान पूर्ण होतो आणि जगातली त्याला कुठल्याच - - माहितीत कमतरता पडत - -
हा म्हणजे पूर्ण जगाच नॉलेज त्याला ह प्राप्त होतो तर वेगगळ्या भागातील लोकांची भाषा - - षा वेगळी असते. संस्कृती वेगळी असते. परंपरा, वेशभूषा आणि जीवनशैली देखील आपल्याला समजते.
हा जस की राजस्थनी राजस्थानमध्ये गेले की घागरा व - - रति तिथ त्यांचा तिकडला पहराव इत महाराष्ट्राकडे आलं की महाराष्ट्रामध्ये नऊवारी. हा हो हो हा. जसं जसं आपलं राज्यबद्दल आपला देश बदल तस तस आपला पेहरावा आपला भाषा आपला अ वेश वेशभूषा ही सगळी बदलत जाते त्यामुळे अ अ एक आपल्या अ इंडियामध्ये म्हणा किंवा जगभरामध्ये - - पूर्ण नेचर आपल्याला अनुभवता येते किंवा प्रत्येकीची स्पेशलिटी अनुभवता येते जास्त करून ट्रॅव्हलिंग मधून
हो आणि प्रवासामुळे आपल्याला वेगवेगळ्या लोकांची म्हणजे - लोक लोकांसोबत संवाद साधता येतो. कम्युनिकेशन स्किल वाढते नवीन हा नवीन मैत्री हा नवीन मैत्री होण्यास आपल्याला मदत होत तसेच प्रवासामुळे आर्थिकदृष्ट्याही जेवढा पैसा जातो. तेवढीच आपल्याला नॉलेज होऊन फायदा होत - - तो आपल्याला काहीतरी पैसा मिळवण्यास म्हणजे नोकरी सा - - गेल्यानंतर देखील आपल्याला पैसा प्राप्त होतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही आपल्याला मोठा फायदा होतो आणि निसर्गप्रेम म्हणजे निसर्गामध्ये निसर्गमध्ये - - झाडे पक्षी पक्ष्यांचा वेग वेगवेगळ्या पक्षी जे जे जे आपण डोळ्यांनी पाहतो म्हणजे आपल्या घराशेजारी पक्षी सोडून ही जंगलात वि वि म्हणजे जे आप पण पाहिली नाहीत ते विविध पक्षी जंगलातील झाडे म्हणजे जी हा असे निसर्ग प्रेम आपल्या मनात निस प्रेम जागृत होत त.
अनेक लोक प्राणी संग्रायाला भेट देतात तिथे एक वेगळे वेगवेगळे पक्षी प्राणी असतात त्या तिथे मं परत सरपटणारे प्राणी अनेक अनेक जातींच्या पक्ष्यांचा किंवा अनेक जातींच्या प्राण्यांचा त्याच्यामध्ये समाविष्ट असतो तो लोकांना बघण्यास मिळतो दृष्टीस होतो. त्यांच्या व त्यांच्याविषयी त्यांनी माहिती गोळा करतात व त्यांना त्यांचे ज्ञान प्राप्त होते व ती त्यांच्यात अ व तीच माहिती ते लोकांमध्ये प्रो पसरवत असतात त्यामुळे त्यांना त्यांचे कौशल्य त्यांच नान ज्ञान वाढत असते. हे फक्त एक
च्या काळात तर होय आणि आजच्या काळात तर ट्रॅ मेन म्हणजे प्रवास करणे खूप सोपे झाले आहे. पूर्वी लोकांनाना प्रवासासाठी खूप वेळ परत न मेहनत लागायची कारण पूर्वी बस वगैरे टाईम वर टाईम वरच हा आणि चा चालूनच हा वॉक
हा वॉकिंगच जास्त करून असायच सुविधा ख भरपूर आहेत आपण जग सहज सहज बस फिरू शकतो. हा
ता प्रवास जलद आणि सोयीस्कर झालेला आहे. तसेच इंट इंटरनेटमुळे देखील आपण टिकीट बुक करून जास्तीत जास्त ओला म्हणजे अस कॅफे हा कॅब बुक बुक करुन आपण अ माहिती घेऊ शकतो किंवा एक
व जाऊ शकतोय व आपला कमीत कमी वेळ देऊन त्याज्यात कमीत कमी वेळात जाऊ शकतो.
हो ते पण आहे. त्याचबरोबर आपल्याला प्रवास करताना देखील थोडी काळजी घ्यावी लागते. सुरक क्षेतेची काळजी असते. आपल्याला आणि काही आवश्यक कागदपत्रे ते तर इम्पॉर्टन्ट आहे. डॉक कमेंट्स अस मोस्ट इम्पॉर्टन्ट आहे, तसेच औषध म्हणजे पैसे तयार दुसर आपल्याडे पैसे न तर आपण पुढे जाऊ शकत नाही, म्हणजे फिरू शकत नाही आणि आपल्याला लागणारे औषधे म्हणजे प्रत्येक तुमच्यासाठी काही लागल्यास म्हणजे काही झाल्यास. औषधे आपल्याला उपलब्ध पाहिजे. ते देखील आपल्यापाशी ठेवणे गरजेचे आ हे. तर ते स्वच्छता देखील इम्पॉर्टंट आहे, प्रवास
वापरणे आपला ड्रेसेस आपल्याला ला म्हणजे, पांघरून हे आपल्या जवळ असणे गरजेच. फर्स्ट बॉक्स फर्स्ट एड बॉक्सेस हे सगळं, असंण गरजेचं आहे.
तसच एखाद्या आपण म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण गेलो तर तेथे संस्कृतीच्या नियमांच पालन करणे उल्लंघन न करता पालन करणे. तेथील संस्कृती जपणे त्याचा आदर करणे, हा आदर करणे देखील.
हा गरज आहे. एखाद्या ठिकाणी फोटो काढाय मनाई आहे तिथं मनाई, तिथे फोटो आपण न काढणे आपण तिथल्या गोष्टीच नक्कीच पालन केलं पाहिजे आणि तिथल्या गोष्टीचा जास्तीत जास्त आनंद घेतला पाहिजे असे. मला वाट
होय. अ मला ना म्हणजे प्रवास या विषयावर बोलताना इतकेच वाटते की प्रवासाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. आणि प्रवास माणसाला श्रीमंत. बनवतो. कारण तो पैशापेक्षा अनुभव देतो. तो जास्त प्रमाणात अनुभव देतो.
हो राइट मॅम राइट हा हा हा, थक्यू का, वेलकम हओके हा हा.